हॅलो हॅलो
हा बोल ना
आवाज खर खरतोय तुमचा आत्ता आला
हा हा अला नव्ह ऐकु हा हा बोला क्या हं हं काय चहा पाणी आवरल?
चहा घेतला बघा आत्ताच तुम्ही
आम्ही चहा झाला बघा आताच
हा हा
तुम्ही चहात आल्ल घालतासा आल, वेलदोडे
आलं आम्ही क नाय सह्याद्री पुडी इलायची अशी विकतची तयारच आण त्याच्या आलं घातलेलं असतय. तुम्ही ते चहामध्ये मसाला घालायचा असतोय बघा आल्याचा तेनं घरात करतोय ते कधी करता करताय काय तुम्ही?
ते विक-ण कोणकोण कोण कोणं साखरेच कनय वेलदोडीची पुड कणी मिक्सर ला लावून ठेवत्यात. कोण कोण तयार अस पुड मिळते चॉकलेट म्हणून चाळीस रुपया ला मिळते ती त्यातली विकतच्या अग त्यांच्या लागतंय अमृत्युल्या
हा हा
चहा होतंय का
हा
हम्म-हम्.
आम्ही पण कणी सह्याद्री पुुडा तीस तयार रा आणतोय मग. आम्ही पण सह्याद्री पुढं असत्या तयार तीच आणते हो.
अछ
हम्म. आवाज येत नाही सरळ, खराखराला लय.
वाऱ्या मूळ मोरें कमी जास्त वाल्या.
हा वाऱ्यामुळे असल, हा आता येतोय. आ हा, जेवणामध्ये आज काय-काय केल तसा, हा टोस्ट.
दूध घ आहे आणि आपलं कोष्ट कणी त्यात टाकायचा. आणि ते भिसळ की पाच मिनिट त्यात अ आपलं बेदान आणि बदामचे तुकडे टाकायचे ते मिक्सरला वाटायच आणि मिक्सरला वाटून ते मग असं घट्ट झाल्या वणी होतंय, प्लॅस्टिकचा आपला डबा घ्यायचा त्याला असं जरा तूप लावायचं पाजे आणि ते आत वातायचे आणि फ्रीज लावायचं, त्याचा आइस्क्रीम तयार हो
अ
उन्हाळा असल्यामुळे खायला गार बर पडतंय, होय खरं आइस्क्रीम
हो होय.
हम्म, ऊन हाय ना जास्ती
टोस्ट काय आपलं ते बेकरीमध्ये मिळतेला.
हा बेकरी मध्ये मिळत्या ल टोस्ट, भिजत घालायच दुधात आणि मग ते बदाम आणि हे घालून त्या म्स वाटायच बारीक, दूध घालून आणि म्हणजे पण असं पातळ होऊन द्यायचं नाही, आणि मग फ्रीज लावलं त्यानी त्याच आइस्क्रीम तयार होत. ते पण चवीला लागते.
हा-हा
हम्-हम्म करून बघाय पाहिजे.
ते, अ ते चॉकलेट केक पण कसं करायचं ते
अ आपल ओरियो ची बिस्किट असतात कानी. काळी ती बिस्किट घ्यायची, त्याच्यातली आतली क्रीम काणी सगळी काढून घ्यायची एका वाटेत, आणि हा पंढरी क्रीम आणि दुधात कनि ती बिस्किटशी अशी कुटायचे चांगली
हम्.
व्यवस्थित बारीक कशी खपून घ्यायची आणि मग एक ड ह आप आपलं मंडळ असते कानी, आस मंडळ घेत त चालू असेल अ वाटू आणि चालू झाला. आणि तेच्यावर आपली डेरेमिल्क कॅडबरी म
हा,
पांढरी की आणि आपली डेरी मिल्क कॅडबरी असते कणेय, त्याचा एकेक तुकडा कणी ठेवायचा, आणि शिट्टी
हा हा
वाराय की जास्त, जरा आवाज येईना अजून आणि बघा
ये ना
नाही, येत नाही.
एक मिनटं हं
हा हा
हा बोला आता. ते, बाहेर जरा वार सुटलय ओ जास्ती.
हा हा तुम्ही आंबोळी आणि कशी करताय ओ
आंबोळी गऱ्याच्या बी करतय, आणि तांदळाच्या बी करतय. तय अं गरीत च्या आंबोळी पण कनी ता मस्त लागत्यात खायला. ह गरा भिजत घालायचा तास बरं आधी, आणि विजला गणी त्यात दही थोडं घालायचं. आणि अ आपला इनो जरा घालायच. आणि ते काय हाय असच परतलं तर लगेच होतय एक तास दोन तासात आणि तांदळाची करायची म्हणलं तर मग, तांदूळ भिजत घालाय लागते. तांदूळ उडदाची डाळ आदल्या दिवशी ते पाच ते तहा, सहा तास भिजायं लागतयं. आणि मगं अं पाच ते सहा तास भिजलं की, अ वाटुन घ्यायचं, मीथी बी थोडी घालायची त्यात भिजायला स संंग संगच एका वाटित म्हणजे मेथीन चव येतीया आणि ती उडदाची डाळ आणि ती, सगळं वाटून घेऊन कणी, अं रात रात्रभर भिजत ठेवायचा, त्याला टोपण आव वळ घालायचे जेणे करून भैरला वार त्यात जायाला नको.
हा हा
आणि ते म्हणजे भिस्तय व्यवस्थित.
हा हा.
आणि, मग हे करायचं, शिटी अ मग वा आपलं तव्यावर तेल लावुन कणी त्या हलवून त्यात मीठ घालून ते कस हेस्साल कनी त्याला होलं पडत्यात. त्यान ढोसा जाड असं मस्त येतंय, आणि लोणी क घालाय च म्ह लोणी ढोसा म्हंटलासा, तर त्येज्यावर लोणी टाकायचं मस्त, चव येत्या.
जास्त प्रमाणात लोणी घालायला लागतेय ना व
हम्म, जास्त प्रमाणात लोणी घालायचं. आपलं घरातलं लोणी काढून जरी घातलं तर चांगलं लागतंय.
त्येच्यासोबत काय बटाट्याची भाजी ना?
हा बटाट्याची भाजी, परत खोबऱ्याची चट म्या... खोबऱ्याची चटणी करतासा?
खोबऱ्याची चटणी नय, आमी बटाटूची भाजी करतोय... तुमी कसं खोबऱ्याची चटणी करताय?
खोबरं ओलं घ्यायचं... मिरच्या जिरं, तेल, कडिपत्ता... आणि अं... कोथमिर.. आलं, लसून घ्यायचं... ओलं खोबरं काढून कनी, बारीक किसून घ्यायचं त्यात.. कूतमिर, आलं, लसूण आणि
हां.
घालून कनी वाटून घ्यायचं ते... जरा साखर थोडी घालायचं... थोडी मीट घालायचं आणि वाटून घ्यायचं... बारीक एकदम करायचं... जाड राहिलं कि ते कचकचित लागतं तय... म्हणून बारीक करून घ्यायचं. आणि मिक्सरला बारीक केलं कि मग आपल्याला पाहिजे तसं घटपातळ पाणी घालून करून घ्यायचं. आणि एका पाातल्यात ओतायचं ज्यात आपल्याला ठेवायचं आहे त्यात... आणि तेल कडत ठेवायचं दुसऱ्या पातेल्यात
हा.
त्यात जिरं... मोहरी कडीपत्ता घालायचा... आणि वी... ते क... कडलं... की त्यात जिरं, मोहरी, कळीपत्ता घालून कनी ज्या पातेल्यात खोबऱ्याचा सौदा ठेवलाय नं... त्यावर वतून क... नी प्लेट झाकायचं. वाफ बाहेर जाऊन द्यायची नाय. त्याने ते उबाळून चव येतीया त्याला... त्यात फुटाण्याची डाळ डाळ जरी घातलीस ना मिक्सरला वाटताना... तरी पण चालतं... तिला बी चालतंय... आणि त्याच्या संग पुदिन्याची चटणी जरी केलीसा... तरी पण चालतय... आपला पुदिना असतोय का नाई... हम्म. पुदिना... हिरवी मिरची आणि कोथमिर मिक्सरला वाटायची. ते काय असं... लय प्रमाणात खात नाई... जरा जरा लवून खात्यात. खरं त्याने पण चव येती. आणि त्यात थोडं मीठ घालायचं... आणि थोडी साखर घालायची.
हा.
आणि मिक्सरला वाटायचं आणि ते बी तसंच त्यासंग खायला घ्यायचं. त्या पुदिन्याच्या चटणीला बी चव लागतीया.
होय का? हा हा.
अं... करून बघा... पुदिन्याची चटणी चांगली लागते त्या संग. इडलीला बी तसंच करायचं... तांदूळ भिजत घालायचं. उडदाची डाळ भिजत घालायचं
हा.
आणि ती पण पाच सहा तास भिजवली की अशी दुसऱ्या दिवशी वाटून ठेवली की त्याला बी चव येतीया.
येत्याय काय?
हम्म... त्यात फक्त इनो वापरायचा नाई... सोडा वापरायचा.
अं... हेच्यात.. इडलीमध्ये
इडलीमध्ये आणि आंबोळीला इनो वापरायचं.
हा का?
हम्म मग.
काय नाय मग आता, मिस सरबत मध्ये काय तुम्ही कधी ते, उष्णतेचं काय असते तिथे घ हे घाल, सब्जस बी घालताय?
घालतय, घालतय, त्यानं अंगातली सगळी अशी उष्णता बाहेर पडते आणि शरीराला बी चांगलं असतय, म्हना ते.
हां हां, ते सरबत मध्ये कोण पुदिना पण घालत्यात, होय की नही?
होय पुदिना पण घालत्यात, पुदिन्याची पानं आहे अशी घालतात, पुदिन्याच्या पाण्यान वास येतोय ना?
हां हां येतोय काय? हां हां.
हम्म. त्यान चव ईत्या व चवू आणि वासबी भरपूर येतो, पुदिना म्हणा, हिंंगपूड म्हना. हिंगपुड पण बरेच जण वापरतात, एक-एक जण वापरत नही, सोडा ते वास मारतोय म्हणून.
हां.
एक एकांना आवडत, एककांना आवडत नही, ते आपल्या आवडीवर राहतय.
चवीसाठी
हां चवीसाठी, आपण चटणीत वापरतोयच ना, ते कायम.
हां हां जेवणासाठी पण काय वेगळं वापरत्यात होय ना?
हां जेवणासाठी पण वापरत्यात, म्हणजे जेनुअन वास येतोय ना त्याचा. आणि भागवत एक वापरत्यात, म्हणजे त्यांन लाल दिस अ च मिर अ बुक्का, लाल मिरचीचा बुक्का असत.
हां हां.
तयार मिळतो इथं विकत, त्यात जरा मसाला कसला तरी असतोय. त्यांन पण कनी, चव येतीया.
हां हां.
अ बहुतेक सेकंद झालेत, वाटतं तुमचे. ह्म.